वा तेरावाज ओके मला मला पण येतोय तुझा? क्लिअर आवाज हा तर आपण महागाईवरती मी काय बोलत होत ना. म्हणलं आजकाल महागाई खप जास्त वाढली आहे कारण की म्हणजे आता बघतोय आपण म्हणजे सगळीकडे अख्ख्या जगभरामध्ये काय काय प्रॉब्लेम चालले आहेत. जसं आता मागे अ अमेरिका आणि इराण त्या लोकांचं युद्ध चाललं होतं त्या युद्धामुळे जे आपले भारताचे अर्थ व्यवस्था हो ती पूर्ण ढासळली आहे आणि त्याचेच परिणाम आता आपल्याला लागतात. कारण की अ बोलतात ना महागाईचा सगळ्यात मोठा फटका जो आहे. हा फक्त मध्यमवर्गीयाना भेटतो कारण की जे दारिद्र्य रेषे खाली आहेत त्यांना तर मोफ अन्नदान सगळं भेटत असत म्हणजे श्रीमंत असतात त्यांना तर काही फरक जे उच्च वर्गीय आहेत. पण मध्यमवर्गीय जे नोकरदार वर्ग आहे त्यांना कसं असतं. की त्यांच्या पगारावरतीच त्यांच्या घरामध्ये सगळं त्यांच म्हणजे निर्धारित असतं. आणि दुसरं म्हणजे आजकाल आपण बघतो की पावसाचं प्रमाण एवढं अ म्हणजे कमी झालेला आहे नको त्या भागामध्ये नको त्या वेळेस नको त्या प्रमाणात पाऊस पडतो आहे म्हणजे अगोदर कसं होतं की पावसाचे असे ठरलेले महिने होते की तेवढा तीन महिन्यात पाऊस पडायचा त्याप्रमाणे शेतकरी अ त्याची तयारी करायचा पेरणीची नांगरणीची काही असेल ती तयारी करायचं पण आता काय त्याने पेरलं तरी पावसाचा पत्ता नसतो त्यामुळे ते पीक वर येतच नाही आणि जरी अ पीक वर आलं कापायला आलं पेरणी कापणीला आलं आणि त्यावेळीस नेमका पाऊस पडतो. त्यामुळे त्याचं अजूनच नुकसान होतं आणि त्याच्यामुळे महागाई वाढतच जाते तू काय बोलशील याच्यावर
ह ह नक्कीच मला म्हणे सहमत आहे जसं की तू म्हटलीस की माहागायच सर्व सर्वात जास्त फटका जो आहे. तो आपल्या म्हणजे सामान्य लोकांनाच बसतो बरोबर की नाही कारण सामान्य माणूस हा म्हणजे जॉब जॉब म्हणू द जास्त करून तर जॉबवाल्यांचच बघ त जॉब करून करून म्हणजे ते रात्रांंदिवस मेहनत करतात आणि त्यांचं टॅक्स वगैरे राहात तो त्याच्यात काटला वगैरे जातो. पण जस आ बाकीच गरीब लोकांच जर म्हणायला गेलं आपण त्यां जसं तुम्ही किती अन्नधान्य वगैरे पुरवलं जातात ते राशन वगैरे सरकार पुरतो. अशा भरपूर साऱ्या योजनाने योजना आहेत की ज्यांना घर नाही तर त्या उत्पन्नात ते बसत नाही तर त्यांना घर वगैरे सरकारकडून पुरवलं जातं.
अगदीच अगदी
म्हणजे कर मुलांच शिक्षण वरे म्ह खूप म एका वर्षाची फी एक ला रुपय
हम् हा म्हणजे पूर्वी कसं असायचं की,
हा बोल
ब ह तर माझं बोलायचं म्हणलं तर पूर्वी कसं होतं की पूर्वी म्हणजे बोलतात ना माणस.. त्याला दहा हजार पगार असला.